बला हा आवाच येतो का होत हा येत येत झालं जेवण झालं हो जेवण झालं आत्पच केलं तेच नाही करत तुे काही नाही बसलंय म्हटलं आता जेवण करायचं अजून आज गुरुवार आहे उपास सोडायचय म्हणे बघू आता बला आला ना त्यांचं म्हटलं बघ काय चालं काय नाही मी पण आता जेवण केलं ांडी घसायची माझे पण हो ना हो ना दिवसभर किती आऔराव लागत ना घरातला त पण हो आणि पाऊसा काम काही संगत पण नाही नाही ना अजिबात नाही इकडे तर पाऊसच नाही आमच्याकडे पण कालपर्वा आला त ना पाऊसच नाही इकडे एकच दिवस पाऊस आला मध आच्याकडे ण दो दिवसडला आणि आ खूप आवुषात गाय झाल्या हो का आम अजिबात नाही पाऊस आज ऊन पडल होत खूप काल थोडस आबट आलं पण म्हटलं पाऊस येईल पण काल पण पाऊस नाही आला खरं पाऊस यायला पाहिजे थोड जास् नाही पडला हो तेच आता जेवण झालं भांडे वगैरे म्हटलं आता बघू कॉल कोणाचा आहे तुमचा कॉल होता जेवायलाच वाढायचं होत आता बोलून घेते तुमच्याशी काय चाललं अजन का नाही कामच महिलांचे का काम सं पण नाही ना दिव र सकाला एक दुसरा हो मग दिवसभर चालेच असत सकाळी सहापासून ड्युटी कशी राहते तसच काम लाह
हो
हो ना सगची काम असत सग असत काय चाललं कुठे फिरायला गेलं होता का नाही
हो आ म्ही गेलतो ना देवदर्शन केले आम्ही म्हणजे एक वरेला गेले ना आम्ही अना
हो ना दर्शन झालं का व्यवस्थित
हो मस्त झाला गर्दी
गर्दीदी खूप आहे वागली हो ना हो ना आपण म्हणतो स्कूल चालू आहे मुलांची एवढी गर्दी नसेल पण ते व उलटच आहे ना हा तिथ म्हणजे ते गर्दी असतेच रोजची तर मी मानतात ना एकमेराईला नाही आणि हो ना आई पण आता आई म खूप ांबयला लागत तरी एक दोन तास लागेल असल ना दर्शन केला बापरे कंटाळून जात अस ना लहान मुला अस नाही कंटाला आम्ही जर जातो नाती हा हा आणि कसं बर छान वागत ना नाही नाहीान लगेच घेऊन जा अग म्हणजे असं थांब वगैरे नाही हो नाही चालत चालतच द हा ना एवढा उशीर आपण लायनीमध्येध्ये थांबायचा आणि
दर्शन नीट नाही
नीट नाही हो नाही आता देवदर्शनाला सगळ तच होत ह ह आम्ही पण याला कोल्हापूरला जाऊन आलो कोल्हापूर कोल्हापूर ची महालक्ष्मी नाय हो गेलो मी तिथं पण दर्शन घेऊन आलो भरपूर गर्दी होती आता मध्यंतरी काम पण चालू होतं ना तिथे मंदिरा इथे झालं आता काम पण झालं चालू आहे का हो अजून चालेू ना तरी बरच झाले बरंच काम झालेलं आहे हो नसत आमचं पण दर्शन एकदम पण गय्या पण हो
पायऱ्यांचं पण अजून काय चालण्या गर्दी खूप असते गर्दी पण खूप आम्ही कस गाडी करून गेलो होतो ना भरपूर शिट हो आमच्या आठ दहा शिटा बाईक वर गेलो र एवढं काही ला नाही आमच्या बापरे बाईक वर कंटाळ येत आता असेल ना बसेल बाईकवर एवढा वेळ तीन तास तरी लागतात तीन तास लागतात ना भरपूर आहे त्याला ह नाही प वगैरे होते ना बरोबर आहे ना नाही आणि कस महिन्यात ना पंधरा दिवसात ना देवाला गेल का मन पण प्रसन्न राहत
दिवसभर घरातच असतो कधीतरी बाहेर गेल्यावर बरा वाटत बर वाटत आणि कस मग एकदा जाऊन आलं ना मग महिनाभरती बॅटरी कशी चार्जिंग होती तस आपण चार हो मग तेच ना नाही जायला पाहिजे देवाला पण इकडं तिकडं थोडंस मन पण मोकळे बाकी काय चाललं तुम्ही कुठे कुठे आजुन गेलता आम्ही भरपूर फिरलो आम्ही याला पण जाऊन आलो त्र्यंबकेश्वरला जाऊन आलो तिथे पण काम चालू आहे ञंबकला मस्त आहे ना मंदिर हो खूप छान आहे तिथं पण रस्त्याची काम चालूय ना त्याच्यामुळे जायला यायला एकच रोड आहे
कमीत कमी ना जायला हो मी कधी नाही गेली तिकडे नाही गेल्या आम्ही जातो प्रत्येक ठिकाणी जातो आम्ही नाही ना परत चांगल नाही ना अस म्हणजे व्हिडिओ मधे वगैरे पण आम्ही नेहमी तिकड करत चांदवडची देवी ना रेणुका देवी चांदवडला तिकडं पण आम्ही जातो महिन्यात जातो हो रेणुका देवी बगुरला देवी आहे तिथे जातो मस्त आहे का हो खूप छान आहे कुलदैवतच आहे ना ते गर्दी वगैरे असते का हो गर्दी असते पण दर्शन लगेच होऊन जात
हो का
हो दर्शन चांगल आहे देव दर्शन केलेले नाही हो देवदर्शन आताच्या याच्यामध्ये देवदर्शन केलंच पाहिजे
हा
कलयुग आहे मग कलियुग बरोबर आहे ना अजून काय चाललं मुलं झोपली
हो झोपली
हो ना लवकरच झोपतात हो का नाही आमच्या इथे उशीर होतो जेवण वगैरे द्यायचं आणि झोपायच हा मग काय परत सकाळी स्कूल जागी असते का त्यांच्या पाठीवर फिरा हो ना मुलांकडे खुठल्या लक्ष द्याव लागत त्यांचा अभ्यास परत सकाळी ट्यून नंतर दुपारी परत स्कूल ला जायचं पूर्ण म्हणजे हो ना शेड्युलच बीजी राहत आपलं
हा त्या मुलं सगळ काम अडत मुलां मुलं तर काम आडतं त्यांना त्यांच्याकडेच लक्ष द्याय लागतं
सगळ हो ना खूप लक्ष ठेवाव लागतं आणि त्यांचा अभ्यास घ्यावा लागतो आपण घेतला नाही तर मग मुलं बसते नाही अभ्यासाला
हो ना
सगळ कराला लागत ग घरातलं काम कपडे, भांडी हो मग सगळंच करावं लागत. आणि आजकाल कसं आपल्यासारख्याला बाई ठेवायची म्हटल्यावर. पैशाचा प्रश्न पडतो ना मग बरोबर आहे ना आपल्याला पण ते झालं पाहिजे ना एकट्याच्या ह्याच्यावर किती करणार आहे. मुलांच शिक्षण घरात खर्च दूध, मग सगळच येत. मग सगळं त्याच्या एकट्याच्या ह्याच्यावर नाही होऊ शकत.
हम्म
सगळा महाग पण झाला. खूप खूप महागाईच इतकी वाढली ना परवडत नाही काय गॅस सिलेंडरला पण पैसे हो
गॅस वगैरे पण आता
हो मग खूप महाग झाले आत्ता लाईट बिल वैगरे पण खूप येतात आत्ता पहिले सारखे कमी नाही नाही नाही पहिले कसे थोडं बिल राहायचं आता डबल टिबल बिल हो डबल च येतात, परत त्याच्यामध्ये ह परत आता गोड तेलाच बघितलं का मागच्या वेळे एकशे तीस रुपयाला मी बॅग घ्यायचो आम्ही आता तीच बॅग एकशे सत्तर रुपयला झाली. कमीत कमी एका पीशवी मागे चाळीस रुपये वाढले.
हो
परवडत नाही आपल्याला खूप महाग झाला, नाही परवडणार एवढग महाग झालं तर हो ना बरोबर आहे ना आणि असं तर बँक बॅलेन्स काही उरतच नाही आपल्याला घरामध्ये मुलांच्या शिक्षणालाच पैसा लागतो.
हा
हा
सगळेच
सगळंच महाग झालं तेल सिलेंडर हो सगळंच म्हणजे आता हे खूपच माहागाई इतकी झाले ना परवडत नाही पण आता कस मुला बाळांचं घर म्हटल्यावर करावंच लागत सगळं आवडत चालेल
आत्ता खायचं
ते आता खायची वस्तू किंवा दुसरं काय आहे ते घ्यायच लागत बरोबर आहे ना भाजीला, घरातलं सामान हो सगळंच लागत घर म्हटलेवरर सगळ लागत
हो
आपलं काही घरचं काही नाही सगळं प्रत्येक गोष्ट विकत घ्याव लागते दूध व विकत घ्यायचं भाजीपाला विकत घ्यायच, धान्य, म्हणजे असं काही दुसरं नाहीच ना आपलं हातावरच आपण पण
हा आपला
तेच ना
त्यामुळे बजेट पण हालतो.
मग बजेट खूप हे झालेलं आहे. काय करणारे परवडत नाही पण आता तसच ढकलायचे दिवस काढायचे कायतर.
अ हो काढायला पाहिजे. दुसरा काय आपल्याकडे पर्याय पण नाही ना.
नाही ना पर्याय म्हणजे काहीच नाही. तुमचा वेळ घेतला. ताई तुमच्याशी बोलून खूप छान झालं. मन एकदम हलकं झालं माझं पण
हो माझ पण तुम्ही करता का कॉल?
हो चालेल चालेल
हा ठीक आहे
हो